हॅलो!
आवाज येतोय काय?
येतोय की काय करायलीयास? हा तुम्ही केलता आता फोन? बसले मी.
हो काय नाष्टा बीस्टा ते झाला की नाय?
झाला तुझा?
माझा पण झाला बघा.
काय खाल्लीस?
मी चपाती आणि भरल वांग केलते मम्मीन ते खाऊन आलोय.
आणि जेवणार पण तेच?
हा तेच मला सकाळच पोहे पोहे उपीट वगैरे असलं काय आवडत नाही ओ.
मग काय आवडतंय मिसळ काटाकिरच.
हे मिसळ नाही ओ काटाके आवडते ते पण खरं कधी थोडी ना रोज रोज घरातले पैसे देणार आहेत मिसळ खाऊन ये जा म्हणून आपली तब्येत बिडते आधीच माझा फोटा दुखायले. डॉक्टर न पण कावलेत मला.
काय म्हणून बाहेरचं खायचं नाही म्हणून?
बाहेयचं खायचं च नाही इंजेक्शन गोळ्या घेऊन आवलोय त्यामुळ मी आजपासून ठरवलय मी बाहेरचं काहीच खाणार नाही.
कमी झालं की नाही दुखायचं?
नाही काल इंजेक्शन घेऊन आलोय गोळ्या खाल्लो आणि आजपासून गोळ्या खाणार.
का आज मुहूर्त आहे होय?
मुहूर्त असं काय नाहीये.
अ म सोनोग्राफी कराय सांगितली नाहीत?
नाही हे नकमीेत का नाही बघूया म्हणलं मग नाहीतर मग बघूया म्हणलं
होय कुठला डॉक्टर आता तो.
व्यास व्यास म्हणून आहेत खात्यावरती
हा हा मग
हम्.
आणि ग
काय नाही तुमचा नाष्ट्ता झाला मी डब्यालापण भरलं वांग चपाती पापड आणि भात आणलोय.
होय मग परवा पिझ्झा केन तस कसा झाल का?
पिझ्झा खूप छान झाला होता मॅडम.
कसं बनवत न.
कसं बनवलंलं सांगू का पि पिझ्झाचा बेस असतोय ना मग त्याला. पिझ्झा सॉस लावायचं.
हम्.
ह आणि हे मायुनीस पण लावायच स्प्रेड करून घ्यायचं सगळीकड मग आपण कांदा. परत शिमला मिरचे टोमॅटो लांबडे लांबडे पीस करायचे त्याच्यावरती घालायचे असं हे करून. अ घालायचं त्याच्यावरती मग क हा आणि त्याच्यावरती चीज घालायचं भरपूर
हम.
मोजरीला चीज घालायचं हा मोजरीला चीज घाला ऐका की सांगते.
हा.
मोजरीला चीज घालायचं भरपूर म्हणजे असं अ आपल्याला पिझ् कॅफेमध्ये कसा मिळतोय ना तसा पिझ्झा मिळतो. आणि मग नंतर ना त्याला कणी एक वीस मिनिटं ठेवायचं वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायचं
कशात ठेवायचं.
ओव्हन ला ठेवायचं ओव्हन असेल तर ओव्हनला नाही तर का नाही तुमच्याकड कुकर असला ना कुकरमध्ये जरी केलं तरी चालत मोठा कुकर असतो किंवा पातेल असत त्यात करायचं
हम् तू कशात केलतीस मग
मी ओव्हन मध्ये केले होते.
होय किती पहिला किती मिनिट फ्री हट केलतीस ओवन.
मी पंचवीस मिनिट ठेवले होते त्यात पण कस टेम्परेचर किती ठेवणार अस मी दीडशेला ठेवले होत टेम्परेचर टायमिंग पंचवीस मिनिट लावले होते आणि ही ऑप्शन असते वरती एक आणि कड्याचं आणि खालचं असं कुठली हिट चालू करणार ते मग खाय सगळ्यात पहिला मी खालची चालू केली एक पाच मिनिटं मग कडेला आणि मोवयच असं केलं मग पिझ्झा छान झाला होता. नंतर मग आपण त्याच्यावरती चि! फ्लेक्स आणि हे घालायचं ओरिगॅनो घालायचं छान होत.
ती घेऊन गेल त सॉरी या नो त रेशा आपण घेतलच नात.
नाही घेतला नव्हता आपण पण घरी होतो की चिली फ्लेक्स आणि ओरिगैन
हा हा म आम्हाला झाली नाही.
हा घेऊन येते की करोनाने एकदा
आ ह
हम् न ना अरगेनॉन चिली फ्लेक्स फ्लेक्स नसली तर आपली वर्ण चटणी जरा थोडीफार अशी स्प्रेड करायची आणि थोडंसं मठ घालायचं छान होत पिझ्झा मी कधीतरी घेऊन ये करून तुम्हाला.
हा हो ठीक आहे ठीक आहे.
हा तुम्ही काय केलाय नाश्ता आज.
अ माझा आज उपवास हाय खिचडी खाऊन आलूय.
आज गुरुवर आहे काय.
होय.
हा हा आणि काय, पाऊस कसा आहे तुमच्याकडे.
आमच्याकडे पाऊस खूप आहे तुमच्याकडे?
आमच्याकड पण होता पण आज जरा उघडीक आहे पूर आलाय हीकडं. आमच्या इकडं इकड आमच्या इतर. आम इचलकरंजीत हाय हो.
हा हा बर
आमच्या घयाकडेच जीपलंय की. नाही खालचा रसा तेवढा बंद केला तर वरचा चालू आहे की.
होय. हम्म हम्म मग बाकी तुझे फ्रेंड्स वगैरे कसे आहेत.
हो माझे फ्रेंड्स पण भारी हायत.
होय ममी पापा
हो सगळे बरे आहेत तुमच्या घरी कसे आहेत सगळे?
मस्त हायत सगळे.
विचारले म्हणून सांगा मी काकीना तेन.
हो हो सांगते मग मान्सूनच कुठे फिरायला गेला नाही काय,
नाही जाऊया म्हणून प्लॅनिंग चालूय मैत्रि मैत्रिणीचं तुम्ही पण या की. अंबोलीला जायचं असं ठरवाय लागल्या.
कधी?
आता बघूया की हे सगळे कधी तयार होत्यात तेव्हा येणार का तुम्ही पण? हम् ठीक आहे जाऊया, माझी गाडी आहे फोरविलर
हम्म हम् मग जायचं काय विषय नाही.
होय जाऊ या की.
हम किती जण जाणार हाय.
आ्ही बघा तुम्ही मी माझे दोन मैत्रिणी हायत. ती संपदाची एक मम्मी येणार आहे आमची एक मम्मी असं जण जाऊया की सगळीजण.
अन ड्रायविंग कोण करणार हाय?
ड्रायविंग मीच करणार हाय ओ
म्हणजे परत येऊ काय नको की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट
हो तुम्हाला म्हणायचं काय मला येतेय गाडी
ये तेे हुय हा हा ठीक हाय.
जाऊ या की आपण.
आणि काय?
काय ते
आणि काय म्हणलं?
काय नाही बघा निवांत तब्येत तेन बरी हाय का तुमची?
हाय हाय.
हाय काय?
हा
चालतय करते आणि परत
हो हो ठीक हाय बाय हॅव गुड डे.
बाय मी हाय.